कराल्यास.
काय नाही बघ आवरलेय. तू?
हम्म, जेवण जेवण झालं?
जेवण झालं, दोन मिनटं थांबा दोन मिनटं थांबा.
हां बोल.
काय कराल्यास म्हटलं?
आत्ता आवरलं.
ते आधार लिंकच करायला ग.
हां हां ते आता ते
हां, हां हां ते आता काय चालू आहे ना ते मतदानाचं तुमच्या इकड नाही का चालू?
नेमकं मला काय कळलंच नाही.
ते नाही का ते फॉर्म द्यायला लागलेत बघ ज्यांचं ज्यांचं मतदान आहे त्यांना फॉर्म दिले नाहीत का ते आता?
ते आमच्या तिथं घरातलं होत ना ते घरात
हां.
ते हेच्यात जाऊन केलं. पंचायतीमध्ये येऊन कराय सांगितलय आमच्या इथं.
आमच्या इथं कस सगळे शिक्षक घ घर पोहोच ते द्याय लागल्यात फॉर्म. आणि त्यांनीच काय ते भरून घ्याय लागल्यात.
आमच्या इथं तरी खालूनच करून आलेत बाई आधार कार्ड, फोटो.
हम्म.
आणि स्कूल
मग तुझं आहे का नाही मतदान?
माझं नाही अजून लावलेलं मी.
का ग?
तुझं आहे होय?
माझं आहे की माझं अठरा लागल्या लागल्या मी काढून घेतलंय.
अ मी पण त्याला
आता डायरेक्ट तिकडंच जाऊन लावणार आहेस काय?
उगाच त्याला आणि त्रास.
होय उगा तिकडं इकडं पण खर्च तिकड जाऊन डबल खर्च नको ना नाव बदलायला तेन.
तर काय एवढा कशाला त्रास देतीस त्याला.
होय ते बरोबर आहे बरोबर आहे.
आमच्या कॉलेज
अ ते
मग काय झालं
हा हा. आमच्या हित पण पहिला होय आमच्या इथे पण पहिला फॉर्म दिलेत सगळ्यांच्या घरला ज्यांच ज्यांचं मतदान आहे त्या सगळ्यांच फॉर्म वगैरे दिलं त्यांनी.
हा.
आणि मग आता आठवडा झाल सगळ्यांच भरायला यायला लागल्यत प्रत्येकाच्या घरात जातात. पण ते भरून देतात सगळेजण.
ह हं आमच्या इथे तर कोण नाहीत आलेलं ते ग्रामपंचायतीन सांगितलेलं. तेवडं घरातल्यांचं चौघ जणांचच आहेत आमच्यात.
हम्म.
मग माझं कधी लागल तवा लाग
लागत ते लागल नाही आपण लावायला जाया लागतेय.
हम ते कधी लावायच आता बघु आता कधी लावाल तवा लावल टाइम मि त.
होय ते शाळेत काय तर मराठ शाळेत हो हो तिकड मी माझ तर म्हणणय तू तिकडे जाऊनच लाव
बय आता सगळेजण बघायलाच लागले तर मग कशाला उगच झालंच तर. मग उग तिकडचा खर्च पुन्हा तिकडे जाऊन
होय.
तिकड जाऊनच भरायचं मग. मग तुझं काय चाललय मग आता का घरीच असतेस?
हं. होय आता मी पण बघायला लागलोय कुठ काम भेटतय काय.
भरपूर जॉब आहेत कोल्हापूरात. हम्म मग काय झालं?
तिथ नाईटलाच नाईटलाच जाया लागतय. म्हणजे त्यांच कशी प्रोसेस आहे महितय कम्प्युटर वर्किंगचाय.
हा.
आणि पेमेंट वगैरे चांगलाय गं तिथं. तर त्यांचं म्हणणं काय आहे सहा महिने नाईट करायची मग सहा सहा महिने नाईट केली का नाही मग तिथन वर्क फ्रॉम होम देतात त्यांनी कायमस्वरूपीसाठी.
हा हा नाईट म्हटलं नाही
नाईटला एकेकांच्या घरातली पाठवतात एकेकांच्या नाही असं आहे ना.
आणि आजकाल तरीक मुलींना तर कोणच पाठवणार नाही.
आता का आजकालचं वातावरणच बिघडलंय त्यामुळे मुलींना कोण जास्त पाठवाय बघत नाही गं.
होय सकाळचे ते कोण घालवत नाही.
ते पण चालूच आहे ग आता.
हम्म‌. तस कोणतर आपल्या सोबत असलं तर दिवसाच घालवतात. दिवस नाही मग तरी केलं तर चाल होत ग मग.
ते तिथं पेमेंट वगैरे लय चांगलंय ग पे टायमिंग पण असं ह्याच आहे न‌ई. खरं त्यांचं काय पहिले सहा महिने असतात ते नाईट करायला लागते. पण नाईट म्हणलं तर नाहीच म्हणायला लागल्यात.
होय. जिथं आपल्याला चांगलं वाटत तिथं काय नाही काय तर ईशू असतोय.
होय‌. आणि ते कसं डायरेक्ट एकदा का त्यांच हे झालं कनी इंटरव्ह्यू झाली आणि आपण जर सिलेक्ट झालो तर डायरेक्ट त्यानी कंपनीतर्फे घेतात. असं कॉन्ट्रॅक्ट बेस वगैरे असं काही नाहीये तिथं काम.
हा हा. तर काय करायचं. नाईट ला म्हणलं नको ग ते.
होय. माझी मम्मी म्हणते जा.
म आवाज सुद्धा कट व्हायला लागलाय गं.
वार सुटलंय गं. त्यात रेंज पण नाही आले. असून दे बोल. येईल तेवढ येईल बोलुया.
हो आहे. माझी मम्मी म्हणते जा‌. खरं सोबत कोणतर असेल तर जा. असं म्हणणय.
हा हा मग हिला बघ जा की प्रणाल दिदी काय म्हणते बघ की मग. का नाही म्हणते प्रणाली दिदि.
त्यांच्या घरचे नाही म्हणतात. आणि ती तयार आहे खर घरची नाही म्हणतात मंम्मी म्हणते नाही जायचं रात्रीच.
होय ग. ते आधीच दिवसाच काय काय होते ते बघूनच घरचे नाहीच बोलत तसले तीले अस घरीच गप खावा पिव कशाला उगच. एवढं कोणी सांगितले. त्यामुळे‌. दिवसाच त्यात तीची मम्मी साहाचा पुुडं म्हणटल नकोच म्हणत्या.
आमच्या गावातले आहेत बरेच लोक आहेत तिथ.
हम्म हम्म. तरी पण गं. आता विश्वास कोणावर ठेवायचा?
होय.
म् त्यामुळे कणी ते पेमेंट चांगलं आहे कोल्हापूरमध्ये. खरं टायमिंगच इशू आहे त्यामुळे सगळी गप घरी बसून
कुठ जरी घेतल कसाय माहित हाय एकतर आपल्याला टायमिंग बरोबर मिळत नाही तर पेमेंट कमी मिळतंय. ए क तर पेमेंट जास्त असतय नाहीतर टायमिंग ल‌ई असतया.
होय. मग आता मी आता जिथं जॉब करतोय तिथं टायमिंग काही इशू नाही कधी पण जा. मम्मी म्हणे त्या पाच हजार रुपये देनार हे तर तू येन-जाणरच निम्मा गेलं मग तुला उरणारच काय त्यातलं. आता त तिकीट आणि वाढणार म्हणत्यात एक तारखेपासनं‌.
होय. ते कार्ड सांगित
पन्नास रुप नाही, अजून कुठं काढलंय? आमच्या इथं कुठ आलेल शिबिर. ते माहितच नाही मला प मग फोन वरुन येत असलं तर फोन वूरुनच काढायचं म्हणतेय का? होय, तिथ अग पहिला टोकन काढाय लागत्या. मी विचारलं ना सी बी एस ला. टोकन काढाय लागते पहीला. आणि गर्दीत तर खूप असते. साडे नऊला ते सुरू होणार. मग, मग आपण जाइस पर्यंत तिथ कीती जण थांबत्यात. मग एक एक जण
आधी जाते
जाईल तिकड आमची रड आहे टायमिंगची. मग तेच एक एक जण उगंच ते आणि उगंच काहीतरी व्हायचं.
काल नऊला सांगितल.
तर काय. अवघड आहे आपलं. म तेच म्हणत्यात एक, एक जण. आता फोन वरती पण येत्यात काढायला. मग फोनवरतीच काढून घ्यायचं कशाला उगच. मग तेच आता बघायच थोडे दिवस, प्रोसेस कशी, कशी फोन वरती तर विच विचारून घेइल तो कुणाला तरी, सी बी एस ला आता गेल्यावर. त्याच बघायच मग, एवढं तीकीट येण जाणंच शंभर रुपये म्हटलं मग कसं परवडायचं आपल्याला?
होय. हो आणि काय माझ कमी झाले. माझ कमी झाले तिकीट.
कसं काय?
व्हय. माझं सतरा, माझ सतरा रुपये होत पंधरा रुपये झाले.
बरं आहे की ग मग. मग आमचं कसं काय वाढीवल मग. आम्ही काय दरोज फिरतोय का काय मग?
ते काय माहीत नाही मला. आमच आधी सतरा रुपये घेत होती आणि आत आता चार दिवस झाल पंधराच रुपये घेतात.
ह, ह काय माहित नाही ग. काय झालेय नेमकं बघायला पाहिजे फक्त. तिकीट वाढवलं की काही नाही ग. हम्.
होय. मधूरा दिदीला जर फोन किंवा मेसेज काही केलीस की नाही तिला सांग, जरासं माणसांचा फोन उचल. हा, काय म्हणती बघ.
हा
बघतो ती रिप्लाय तरी कुठे द्या लवकर देत, नाही मला पण देत ती रिप्लाय. मगाशी ते सरांनी फोन केलता ग विक्की सरांचा मी फोन फोन नाही उचलला म्हणून केलेला.
हा,
म तेबी तीतकच तोडण्यासाठी
फोन केलेला तिला म्हटलं त्यास नी येऊ ती फोन उचलं न झाल्या माझा, तुम्ही लावा बघा. आणि ते मिला आले ते मला पाठवायला सांगा, मग त्यानी रिचार्ज मारलाय आट तर संपायचे सधदी म त्या येती त्यात तिच्या फोन वरुन फोन लावलेला म तता माझ्या हातात मग उचलला काय म्हणते बघुयात त्या जॉब विषयीच तर नाही म्हंटल विकी सरांचा का फोन हुनास म्हणून मी लावलाय. ते बिल आल्याला पाठव आणि ते पेमेंट कर म्हणली. साडेतीनशे रुपये रिचार्ज भरलाय. मग बरं, बर म्हटलं पै माझ्याकडडे पैसे आले मी सरासनी पाठवतो आणि बिल तेवढं पाठवलं आणि झालो मग लगेच ठेवला बाई फोन मग.
म तू त्या दिदीचा नंबर दिलंतास ना? म तिच्या्याशी बोलत होतो, मग तिच्या्याशी कशला जास्त म तिकडच बसलो, मग तिथे मग तिला म्हंटलं म पेमेंट करतो. माझं पेमेंट आलं की, सारख मम्मीला तर कस सांगू? सर मला म्हटलेलं एक महिना तेवढा मारतो मागच्या आणि म तिथून पुढं मग तुमच तुम्ही मारा तेवर आत्ता नी म मारला तर फोन करत्यात, मग मारायच मारायचं कशाला मग सारख-सारख म, मग मी पण नाही जास्त बोलत तिच्याशी मी.
चालते तिला तेवढा निरोप दे माझा
बरं- बरं जर जमेत मीला रिप्लाय दिला तर करतो.
चालतंय -चालतंय ठेवु का?
हा बर.